कायं म्हणतोस
कायं नां मायां नेटवर्क प्रॉब्लेम आल्यां वाटंत म्हणूंन कंट झालां
कॉलेज म जरां बघं कायं कायं चालंय फोन करं सांग जां पुढे जरां वाटलं सांभाळा अश्या मंत्री मी हांय कां
हां हां हर्षा म्हणतं नाहीं सगळें पोरं आंत गेलती क्लासमध्यें
मॅडम दिसतेय कां आंत
क्लासमध्यें कोणतरी दिसतंच नाहीं कोणं सुद्धां
हा
मी आंत जाऊंन बघतो मंग तुलां सांगतो कायं कायं झालं
आं
मॅडम हो हो जां जरां बघं हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हं
हॅलो
हॅलो बोलं की
अरे कोणं नाही क्लास मध्यें
हम्मं हम्मं पोरं कायं कारत्यांत
कायं नाहीं बघं पोरं बसलेली मोबाईल बघतेती पोरं लुडो खेळांत बसले त्यां क्लासमध्यें
चांगलं आहे की हम्मं हम्मं बरं ती कायं करायली
हो
हं हां हां फांयनल इयरचां पेपर आहे न्हवं
हो फायनल इयंर पेपर आहे की परतं नंतर संतोष मॅडम सुजाता मॅडम गोले मॅडम हे वरच आहे का काय
इथं थबून चालणार नाहीमग.
हा तेच थांबून बाहेर थांबून पण नाही चालणार. आलं.